हां हां बोला सर आवाज येतोय का माझा?
हो मॅडम गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग कसलं सर गुड नाईट होतंय ना आता.
अच्छा नाही म्हणजे कसं तुम्हाला फोन केलं की असं वाटतं जसं सकाळचं झाली.
अच्छा का? नाही आता गुड नाईटचा वेळ झालाय ना.
अच्छा आता कुठं सात वाजत आहे मॅडम. सात आठ वाजत असतील हम्म.
साडेआठ झाले का तुमचं जेवण नाही झालं का?
नाही आता आम्ही सध्या अस वॉकिंगला आलो वॉकिंग झालं की जेवण नंतर.
म्हणजे जेवणाच्या आधी मॉकिंग करता का तुम्ही?
हो थोडंसं शतपावली करण वेळ भेटत नाही ना ऑफिस मधन.
अच्छा छान हॉबी आहे म ग तुमची.
हो पहिलेपासूनच आहे हा स्वभाव असा.
म्हंजे. जनरली लोक कसं जेवण करून वॉकिंग करतात ना.
त्यामुळे बोलली मी.
आम्ही कसं पहिले रिकाम करतो नंतर भरतो.
अच्छा अच्छा म्हणजे दिवसभराच रिकामा करतात का?
हां दिवसभराच रिकामं करायचं
हां हां हां अच्छा. म्हणजे ऍसिडिटीचा वगैरे काही प्रॉब्लेम होणारच नाही. आम्हाला ट्राय करून बघाव लागेल मग.
बघा बघा आता तुमचं कसंय तुम्ही दिवसभर बी चरता, डबल बी चरता नंतर मग झोपता.
तर तुम्हाला कसं काय माहिती आमच्याबद्दल एवढं सगं आम्ही काय करतो ते नाही तसं नाही आहे ना पट आमच्याकडे हा बट आमच्याकडे तसं नाही आहे ना जनरली तुमचं जनरल तुम्ही आमच्यावर नाही ना सांगू शकत
तुमचं नाही हो मॅडम हो का
हा
तुमचं नाही तुम्ही सकाळीच उठता चार वाजता तुमचा विषय नाही आमच्या इकडलं आमच इकडलं जनरली म्हणतो म्ही
हा ते तुमच्याकड जनरली मग तुम्ही म्हणजे असं बोलत आहे ना की बाबा चार लास वगैरे उठता लेट उठता आणि दिवस भर चलता असं नाहीय ना
हो नाही आमच्या इकडे कसं आहे आमच्या ते लेडीज समजा दिवसभर चालूच असते त्यांचं कधी पिझ्झा मागवण कधी चायनीज कधी मग ते नूडल्स आणि ते काय आता सद्धा आहे ना चायनीजचे आयटम
अच्छा अच्छा
ते चालू द्यायचे आणि जेव जेवायच्या टामला तर
माझं मिस्टर जास्त करून बाहेरच आणत नाही आणि खाऊ पण देत नाही त्यामुळे आम्ही काही एवढं ट्राय करत मी हा तुमच्या मिेसेस करत असतील तुम्ही नोकरीवाले म्हटल्यावर काय पाहायचं कामायचं तुम्हाला आमचं तस नाही आहे ना आम्हाला व्यवस्थित म्हणजे मॅनेज करावं लागतं साऱ्या गोष्टी
बरोबर
आपण सेव्हंग केली तरच काही करू शकेल ना भविष्यात सगळं जर खाण्यात घालतो म्हटलं तर नाही होत ना सर
नाही नाही नाही
माझ्या मिस्टरांचं असं आहे की बाबा सगळं व्यवस्थित मॅनेज करूनच काय करायचं ते करायचं अस
बबाबा
हम्म
आम्हाला फक्त पैसे जाता आणिच पाहाव लागतात चायनीज मंदी गेले का नूडल्स मंदी गेले का मंचुरियन मंदी गेले का
अच् म्हणजे बराच खर्च आहे मग तुमचा नाही आमच्याकडे तसं नाही आहे म्हणझे मिस्टरांचा एकदम कडक स्वभाव आहे त्यामुळे बाहेरच त्यांना आवडत नाही जास्त खायला मग असं कधीतरी वर्षातून एखाद्या वेळेस वगैरे हे असत लं वगैरे तस मग काय बनवल तुमच्याकडे हो त्यांचा स्वभावच आहे सर तसा काय बनवल तुमच्याकडे जेवायला
आज भेंडीची भाजी
हॅलो
भेंडीची भाजी आहे म्हटलं आमच्याकडें
अच्छा
बंडिज बाँजी बरून
अच्छा अच्छा दास अच्छा अच्छा
हम
ह स्वयंपाात झालंय का मग तुमच्या मिसेसचा
ह स्वयंपाक चालू आहे त्या भाजी वगैरे झाले त्याच्यावरून सांगतोय क्हा भेंडीची भाजी वगैरे हम्म
हम् हम् हम् मस्त आहे ना मग नाहीतला डाळ वगैरे. पण नाईटला ाळसर सिडिटी होते.
नाही नाईटला म्हणजे आम्हाला सोवयच आहे ना पहिले प्रश्न.
नाही शक्यतो टाळायची डाळ नाईटला म्हणजे कसं गरम असते ना ती त्यामुळे थोडी कमी प्रमाणात जर खाली ना.
तर आपल्या शरीरासाठी पण चांगली असते.
हो का.
हा आणि त्यामुळे सांगतेय बरं म्हणजे बाकी तो तुमचा प्रश्न झालाय खास. किंवा नाही एक मी असं जनरली सांगत आहे तुम्हाला.
ठीक आहे आमचा प्रश्न उत्तर तुमचं.
नाही नाही नाही मी एक सांगतेय म्हटल जनरली.
अच्छा जनरली सांगा ठीक आहे आम्ही ऐकतो.
म्हणून बोलत आहे की बाबा म्हणजे चांगलं नसते. म्हणजे आमच्याकडे आम्ही खात नाही नाईटलं डाळ बरं म्हणून बोलत आहे तुम्हाला.
नाही तुमचं शंभर टक्के बरोबर आहे.
हा. बऱ्याच ठिकाणी नाईथला डाळ खात नाही सिडिटीचा प्रॉब्लेम होतो ना.
नाही खाल्ली पण नाही पाहिजे कारण मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की नाईटला ाळ खाऊ नाही म्हणून.
हा म बोलत आहे.
हम्.
थोडं सांगायचं मग मेसेजला की बाबा नाईट ला द नक.
बरोबर बरोबर.
ह. शक्यतो टाळायचीच नाहीत ल द.
त आता इथून पुढे हेच करणार मग आता.
अच्छा तुम् बाहेर आहे का सर.
अ बाहेर नाही आमच्या घरापासून एक रस्ता जातो.
अच्छा.
ते थोडं मुलं वगैरे बोलण चालू त्यांचा आवाज वगैरे येतो.. ह..
अच्छा अच्छा..
नाही नाही आता नाहीेत ते एकदमच खूप. गोंधळ आवाज असल्यासारखा आवाजच होता म्हणून मी विचारलं..
हम् ह..
बाकी मग काय चालू आहे तुमच्याकडे.
आमच्याकडे ज सध्याचा पाऊस नाही तिकड पाऊस आहे का?.
नाही दोन तीन दिवस झालेत पाऊस नाहीे.. म्हणजे एकदम गरम वातावरण आहे ऊन तपतय आता. पाऊस होता काही दिवस. बट आता काहीच नाहीये दोन तीन दिवस झालेत..
हल्ली वातावरण पण कस झालं काही समजत नाहीये पावसाळच्या दिवसात. ऊन पडतोय उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडायला लागला आता बरसाातत काय थंडी वाजते.. का आहे क.
काही सांगताच नाही येत वातावरणाचं..
हो..
हे प्रदूषणामुळे गाड्यांचा धूर वगैरे खूप जास्त प्रमाणात वाढला हो ना..
बरोबर आहे.. आणि झाडं तोड पण जास्त झालेली आहे.
त्यामुळे होत असेल कदाचित
आता झाडं काय करतो ऑक्सिजन देतो आणि कार्बन डाय ऑक्साइड सोसून घेतो.
हा.
ण माणूस काय करतो कार्बन डायऑक्साइड सोडतो आणि ऑक्सिजन घेतो.
हो.
ते उलटा आहे क तुम्हाला माहित होतं का कधी?
हो तर हे जनरल नॉलेज आहे ना एवढं तर माहिती तसव जे बेसिक नॉलेज आहे ना हे.
बरोबरं बरोंबर.
त्यामुळे एवढं तर माहित असायलाचवं.
आणि वरती पण ते ऑक्सिजनचा मोठा भाव म्हणतात ना ते कोणता वायू आहे तो तुम्हाला माहित असेल.
वरती माझे कुठे सर नाही कळालं नाही सर
एक ओजन ओजन वस लेअर असते थर असते आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या खाली
अच्छा.
ते सकाळी चार वाजता तो वायू खाली येत असतो.
जा नाही त्याबद्दल काही एवढं माहिती नाही.
त्याला ऑक्सिजनचा मोठा भाव म्हणतात. तर सध्या आता वजन व्हायची ती थर आहे ते सुद्धा पतली होत चाललेली आहे.
हम्.
त्यामुळे पण वातावरणात बदल होत आहे.
हो असेल. वातावरण सधा खूपच दुषित आहे.
हो. आणि आता पाऊस एक महिना होऊन गेला तरी पण पावसाचा काही पताच नाही आहे.
तुमच्याकडे नाहीये का जास्त पाऊस
आमच्याकडे सध्या पाऊसच नाहीये काहीच
अच्छ आमच्याकडे झाला पाऊस म्हणजे खूप पण जास्त नाही म्हणू शकत आपण त्याला पण झालाय पाऊस आता बस दोन तीन दिवस झालेत की पाऊस नाहीे ऊन आहे
अच्छा
हम्म तुमच्याकडे झालाय पाऊस बराचसा पाऊस झालाय
एक पावसाचं वातावरण म्हटलं ते पाऊस रा्हायलाच पाहिजे ह
पुन आता तर घरे जा आहे ना जास्त पावसाची पेरण्या वगैरे केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी
बरोबर बरोबर
शेतकरी पिकच घेणार नाही तर सगळं महाग होऊन जाईल ना म्हणजे
नाही महाग होईल तो महाग वेगळा आहे कारण शेतकऱ्याचा त्यात फायदा होईल परंतु शेतकरी पीक घेणार नाही तर खाणार काय खयला काय मिळणार आपल्याला
मग कमी प्रमाणात असेल तर सर भाग होईलच मग हे प्रश्न हे सांगत आहे मी तुम्हाला बस
तुमच्या इकडे शेती वगैरे नाही का मग घरी
नाही सर शेती नाही आहे आमच्याकडे आम्हाला सगळं विकतच घ्यावं लागतं
अच्छा
हम् शेती असली म्हणजे कसं सगळं आपल्याला घ मिळतं ना जयक
मिळतो
नाही नाही शेती असली म्हणजे सगळं काही मिळत म्हटलं आपल्याला घरचं खायला नॅचरली हा आणि सगळं काही म आम्हाला विकतच घ्यावं लागतं ना
बरोबर
हम सगळ्या गोष्टी विकत विकतात आमच्याकडे
शेती असतं म्हणजे काळाची गरज आहे आजकाल कारण बरेच वस्तू आपण मार्केट मध घेऊ शकत नाही ना तो भाजीपाला वगैरे आहे तो विकत घ्यायलाच पाहिजे नाही घरी तयार करायला पाहिजे परंतु बाकीच्या गोष्टी आहेत त्या विकत घ्यायला पाहिजे
जागा पण लागेल ना सर त्यासाठी
तेच शेती आवश्यक आहे ना त्यासाठी
हा शेती पाहिजे थोडीफार मजा पण घरी पण करू शकतो पण त्यासाठी जागा लागेल थोडीफार
हो
ह
बरोबर ह
आम्ही जॉब मु बाहेर गावी राहतो ना गावाकडे राहत नाही गावाकडे आहे जागा वगैरे म्ह पण शेती करू शकतो नाही का या हिशोबाने बट इकडे नाही ना आम्ही बाहेरगावी असतो त्यामुळे ते जागा वगैरे नाहीे
बाहेरगावी राहत त्यामुळे तुम्हाला जागा नाहीये
हा जॉब मु जावंच लागतं ना स बाहेर गाडी
उदाहरण
हम्
बरेच जण आजकाल बाहेरगावी राहतात जॉब साठी
हो जबमुळे जास्त गावा म्हणजे प्रॉपर घ्यायच ते काावामध्ये नाहीच आहे सर या्या कामामुळे बाहेर गावीच असतस
बरोबर,
हम्म,
आमच्या इकडे पण बरेच जण त्या कामासाठी बाहेर गावी गेलेले आहे.
हो तेच तर बोलत आहे ना म्हणजे अशक्य आजकाल. जिथं बघायलं ना तिथं हेचं आहे. कि गाव सोडून दुसरीकडे कामाला जातात. लोक आता कामचं नसत ना गावाच्या ठिकाणी मग काय करणार
बरं आणि ते गावातलं काम पण होत. नाही ना त्यांना
हा सर होतचं नाही आजकाल म्हणजे कसं सगळे शिक्षण घ्याला लागलेत त्यामुळे गावातली कामे कोणी करायला बघत नाही ना म्हणून,
बरं ते गावात खावा काय खाऊ घालावं काय तो एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे हम्म,
मन मग् आणि काम पण एकदम, आरामात पाहिजे आजकाल सगळ्यांनाचं
बरोबर.
म्हणून
तुम्ही अगदा अगदी उत्तम असं विषयी निवडला
हू हू